हॅलो हो बोल लागल मझ बोलग
लागला काून घेऊ व्हिडिओ थांबा एक मिनिट बोलते करते
चालू राह दे ग
हो मी हे व्हिडिओ लावला आता खे ॲपचा
माझा कर एवढा आता लागलं ते
हा बोला ना तुम्ही तुमचा फोन बी चालू आहे ना
हा चालू दे तू तिकडून ते
लागलं बरं झालं
हा बईच ताबडतोब नाही लागू रला माझा थोडा टाइम घेऊ राला
हो माझं लगेच लागू राहिला पण मग आता समोर तेच पाहिजे बोलणारी पटपट हम्म दारुण ते बोलल्यागता काम चालू
हा घरीच्या असत्या
एवढीच तास के ना फक्त बोलायचं दुसरं
नाही नाही
हा एवढंच ना
आ मला जायचं वाट तश आातातातात गल्यावर मी बोलू शकते हा तू उचल फक्त
बरं बर चालं तुम्ही बी सला माहिती
हा ना ह मी उचलतेच
हा शतात गेल्यावर मग काय होऊन जाईन आपलं म जाण
हो आमच काय बाद लावता लावता होऊ शकत्या हा
ला जा ते लागवड झाली सगळी
हा लागवड झाली पूर्ण आता बादच बाकी आहे हा तू लावली का का काल कुट गेलता तुम्ही
कोणनराात नव आता हेयत ना इ
हा तोच प्रॉब्लेम आहे मग
मग त्याला एक माणूस लागत करता अण्णाला आणि ते एवढं होत नाही ना
हा
त्याच्या मग मग कापूस म्ह काही मिरच्या काही कापूस
त्याला तर कवा बी जागला लागत पैशातात रात्रीच सुद्धा दिवसा सुद्धा
हम्म पाणी मोटर बिटर चालू करतील ते बटन दाबायचं पण मग येस ना औषध माराज काम
हो रची कामण जमत ना
हवडाचेच आहेत मग जास्त मेन कापसा लगायलाच थोडा दिवस राहत आज जव आहे तोपर्यंत चालूच ठेवावालागतं काही सोडा का मारात काही त म
त्यात जाणच लागत आहे
तुम्ही किती लावली कोणी यावलशी
ये चक्कर हय बाय
हो का
हा आता निली आम्ही अयंदा तनाशक न नव्हत मारेल
नाही तुम्हाला ते हे ना हो ते घरचं शेण खतते राहते ते मग चांगली राहते आद्रक
हा हे हे वाता वाटला. कापूच विसाा बेगला वले सहा
हो का
मक्काच्या आठ
अरे अ बा तुम्ही घरज घरचाच वावर एक कोणच करते मग
ये यंदा करील साध बेगी
को राजा
मुसलमानाच अस ते हा पाच आहे ना हा ज बला ला त म
हम्म ह
किती मिनिट झाले
एक ननंतर राहिला आता चार होतले
ह ओके हम् जेवण आलंग तुझ
तो आज जेयचा आज तु मला चुकून
आगे जाऊत जाऊत बी होते ते नाही ना हो कालपण हो बर बर माझे ताबडतोबणी लागू राहिले थोड्या वेळाने लागू राहिले
मग आता अश आता दिऊ राहिलं गऊ जवळ फोन का तुमच्या जवळ
नाही माझ्या जवळचे हा हा हा हा हे फक्ला हा हा
ते चाल पराजवाल झा मून देतु म झा
आमचं जिरत आलं.
तुमचं जिरात आलाय पोर ऐकत नाही ना याच्या फिट खाऊन घ्यायचा तरी
हा हम्म ् त्यांला बारा वाजेचा सवय ना ग
हा
त्यांनला कुडं भुक भुकला आगत म्हन सकाळी
ए शिव बर त्याला अगं भात नंतर करढणार आहे मी झाले हो पाच मिनिट तरी
झाले का ठेवते मग
हा लवकर नकु मार
लाव लागत असलं लगेच आता आहे माझ्या जवळ लाव लगीच प्रतक्ष